हॅलो.
हॅलो, नमस्कार.
नमस्कार.
हा, मी सातारवरून बोलते.
हा बोला.
हा मला कि नाही जरा माहिती पाहिजे होती हो. अ तुमच्या तीक हा मी कार्याच्या ॲपच्या ह्याच्याकडून हे केलेलं आहे. मग मला माहिती पाहि जसं की तुमच्या इकडे म्हणजे सण वगैरे कसे साजरे करतात काय? किंवा कुठले सण मोठ्या प्रमाणात साजरे करतात?
इथं दसरा मो
आ?
दसरा दसरा सण मोठ्या प्रमाणा गणपतीचे चांगल्या प्रकारे करतात, ‌अकरा दिवस गणपती असतात.
हां.
सांगतो की हा.
हा.
आणि डाळी एवढंही जास्त नसतंय आपल्या नसतंय तसं. पण दसऱ्या खूप मोठ्या प्रमाणात असत नऊ दिवस.
असतंय काय? हा हा.
हा आणि हाय क नाही विचारी. हा आम्हाला का नाही तिरुपतीला जायचं होतं बालाजीला. म तुमच्या इथून जवळ कसं काय
इथून असं नाही पण हा. तिरूपती ट्रेन तुम्हाला मिळणार कोल्हापूर एक्सप्रेस
आहे का?
हा तिरुपती एक्सप्रेस
हां हां.
हम्म. त्या ट्रेन ने जरी तुम्ही गेला ना
ह हा.
कोल्हापूर मधून अ दुपारी बाराला निघत्या ती ट्रेन.
हा.
आणि हे तिरुपतीला सकाळी आठला पोहोचतं त्या ट्रेन.
हा हा आमचा विचार चालला होत त म्हणजे जायचं वगैरे आता पावसाळ्याचे दिवस आहेत ट्रीप ला कुठ तर जायचं म्हणालतो.
आहे चांगला आहे पण त्याला आणखीन एक ऑनलाईन जरा दर्शन बुक करायला लागणार. महालक्ष्मी मोफत करून देतील कदाचित किंवा तुमच्या ऑनलाईन पण होईल ते. टी टी डे आत तर
हा हा.
हम्म आहे तिथे वय आहे चांगला आहे तिथून व्यवस्था पण चांगलेे त्यांच्या बसेस आहेत हा. खालून वगैरे जायला बसेस आहे आणि मुलं बस्ती आहे सगळीकडें फिरायला. दरम्यान तुम्हाला मिळाला तर मग काय जास्तच चांगलं
हा हा.
हम्म रूमच्या . किती चांगले आहेत अगदी शंभर दोनशे रुपयाला सुधा रुम मिळतात. मोठ असतात बग हम्म. तुम्ही चार पाच दिवस रूम घेऊ शकता.
चहा चालेल चालेल अ आणि हे ते म जरा एक विचारायचं होतं तुम्हाला. अ ते अ रेसिपी एक विचारायची होती. ते अ बिर्याणीची रेसिपी विचारायची होती.
वेज बिर्याणी काय
ह अ नाँन व्हेज नाॉन व्हेज.
चिकन बिर्याणी मटन बिर्याणी
हा चिकन बिर्याणी.
चिकन बिर्याणी काय बर बर चिकन बिर्य आणि मग कसं तुम्ही कसं करताय आधी?
अ मी कसं म्हणजे अ लेयरची काही करत नाहीये मला लेअर ची काही जमत नाही आहे म ते चिकन ला मॅगनेट करून वगैरे अ डायरेक्टच म्हणजे त्यामध्ये तांदूळ घालून असं मी करते खरं मला लेअरची शिकायची होती.
हो का?
हां.
काय सोप काय एवढी काय आवड नाहीय पण भात थोडे खडे मसाले घालून म्हणजे आपल्या खड्या मसाला म्हणजे काय अ मसाल्या वेलदोडया साधा वेलदोडा दालचिनी मीरे हम्म. लवंग. दाल असं सगळं घालून. आपण सा रेग्युलर भात आहे ना आपला अ . त्यात हे सगळे मसाले घालायचे, आणि दोन चमचे तूप घालायचं. आणि उकळवायचं, तेवढंच त्याच्या डबल पाणी घालायच.
हा हा.
आणि उकळून घ्यायचं आणि तो, त्याचा अर्ध्या कचा ठेवायचा. आणि वेळून सगळं हे झा आणि तोपर्यंत ईकडं चिकणला कसं करायचं? आपण चिकन कांदा तळून घ्यायच. घेतच असेल की हा कांदा तळून घेतला की आले लसूण पेस्ट आणि पुदिना. पुदिना आणि, आपले खडे मसाले जे आहेत ना. तेच बारीक करून घ्यायचे.
हा.
आणि
आलं कडोदा पुदीना आणि कोथिंबीर जास्त घ्यायची. हम्म आणि ते मिक्स करून घ्याय मिक्सरला आणि दही एक चमचा घालायचं चिकनला.
हा हा आणि त्याला मॅननेट वगैरे करायचं काय?
तिखट आणि मीठ हे सगळं घालून ठेवायचं आणि कांदा तरी झालाय की.
हा हा.
कांदा तळून झाला की, त्यांच त्याचं तेलामध्ये हे चिकन आपण सगळं, असं शिजून घ्यायचं.
हां..
हम्म मग ते जे तेल सुटते त्याला मसाल्याला जे तेल सुटते ना. मग ते त्यात शिजवायच हे चिकन. आणि जो मोकळा झालेला भात असतो. हा तो एकदा एका भांड्यात आपण फ्रेड भांड्यात तो भात घालायचा. त्यावर परत चिकन घालायचं, हे अर्धवट शिजलेलं चिकन हा आणि. परत साधा भात घालायचा, मोकळा केलेला परत चिकन घालायचं थोडं परत भात घालायचं, दोन लेअर होतेत सहज आणि झाल्यावर त्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं. भाताला हं.. आणि त्यावर कायतरी वजन ठेवायचं. आणि चांगली वाफ याच नाही म्हजे काढायचं नाही जरा शिजलेला आपल्याला कळतेच मग कस ते.
नंतर आपण तळलेला कांदा घालायचा, कोथिंबीर कांदा. आणि वाढताना थोडं मिक्स करूनच वाढायचं. तो मसाला सगळ्यात भाताच. तो वास पण काय चिकन मध्ये उतरतो.
हा हा आणि जर समजा आपण तो कुकरला जरी केला तरी चालेल काय? का पातेल्यातच कराय लागतोय?
पातेला म्हणजे मग परत त्यात कसं होतय कि त्या खाली लागण्याची शक्यता असे तर. पाणी नसतंय ना.
हा हा.
हा मग खाली जर लागणे मग तसं वाटत असेल तर बट बटाट्याचे ता चल करायचाय कच बटाट्याचं
हा..
त्या खाली घालायच्या मग कुकरला, त्या खायच्या नाहीत. हा मग त्यावर थोडस पाणीवर शिंकतोड मारून मग तुम्ही जर कुकरला केलं तर तसं कर
हा हा
कारण तसच आपण ठेवलं तर आम्ही पातेल मध्येच दळतोय.
पातेल्यामध्येच कसं काय म होतोय छान होतय काय हा हा आणि वेगळे काही येतय तुम्हाला कर का रेसिपी दुसरी एखादी?.
आणि परत त्याला दम द्यायच असेल तर आपण काय करायचं. कोळसा जरा गरम करायचा. आणि एका वाटीत तूप ठेवून घालून ते वाटी हे ना भातात ठेवायची. आणि वर पॅक करून टाकायचे कच्च बंद करून म्हणजे तो हयाचा को कोळशाचा असतो ना द्यायचा.
हा. हा.
तो पूर्ण भात भातामध्ये मुरतोय. आणि वाढत वाढायचं हो सोप पाडायचं.
होय काय? हा हा त्यामुळे टेस्ट पण येत असलं भा करा छान येतय काय?
हम्म. हम्म.
हम्. हम्.
हम्म. नाही एकदा करून बघा झाल्यावर मला सांगा. आणि जरी तिरुपतीला जरी जाणार असला तरी पण अ फोन करा त्यावेळेस ति जवळ बघण्या पण आले आणि ते आणि सांगच
चालेल चालेल. आणि जरी समजा आम्ही तिकडं यायचं म्हटलं, तिरुपतीला जायला आणि जर काहीच मदत लागली तर तुम्हाला कॉल करतो परत.
नक्की नक
हा. हा. चालेल. चालेल. ट्रेननच जायचं म्हणालोय मग ट्रेनचं जरा एवढं काही माहत नाहीये. मग तुम्हाला कॉल करून विचारतो.
चालते की दोन महिने आधी बुकिंग करायच असते करा म्हणते. आणि झाल्यावर सांगा चालंतय हंम.
हा. हा. चालेल. चालेल. हा. हा. चालेल ठेव का? मग
हा. ह. ठेव.
हा.